हॅलो हॅलो
हा काया आ का हा आला का रेंज नाही ना त्याच्यामु ह ह हा मी तेच म्हटलं काय हम् काय चाललं.
काही नाही म्हणलं काय काही नाही म्हणलं हे. आयुर्वेदिक औषधाच सांगत होते झाडाचं. हत वि दे माहिती
आका हा.
हम्म आपल्याला त्या पावसा आपल्या पावसाळ्यात आपल्या सर्दी खोकला होतो ना. म्हणून मग त्याच्यावर मण काय आपलं घरगुती उपाय नाहीतर मग आपण औषध आणतो ना मग त्याच्याऐवजी म्हंटलं हे सांगा. आपला ते आडूळचा म्हणून वनस्पती आहे. तुम्हाला माहितीय का आडूळसा हा कफनाशक. हा मग ती कफ नाशक.
हम्म ह खप नाही शके हा. हा बोला ना.
ह.
हा.
हॅलो.
हा ते
हां. येिणाऱ्यांना हात लावा असं वाटणं इतकं आकर्षक सिंहस्त म्हणजे रकाळी फोडणाऱ्या सिंहाच्या जबड्यासारख फुले असतात त्याचे